हॅलो
हा येतोय आवाज ना?
हो हो तुम्हाला येत आहे का माझा?
हा येतोय येतोय एकदम. चालेल झालं का दुपारची कामं? हं
झाली. बघ आता जेवण वगैरे झालं.
हो का? आम्हाला जेवायच अजून म्हणल तोपर्यंत कॉल कर. करून घ्याव हा.
चालत चालत न
आं?
आत्ताच सुरुवात केली का काय?
हा नाही मग अशी पण आम्ही जेवतोच लेट ईकडं, अ दीड दोनला अस. ह
माझा आवाज येतोय का तुम्हाला?
हा येतोय येतोय. माझा येत नाही का?
नाही नाही येतोय येतोय ना.
हा आ काय तुम्ही काय करता घरी? असं घरीच असता.
हो हो मी हाऊस वाईफ असते. माझी मुलं जरा लहानेत ना मग त्यांना शाळेत सोडायचं. आणायचं. डबा बनवायचा.
हा ते पण भरपूरच कामेत ते न्यायच आणायचं आता आम आमचे झालेत मोठ त्याच्यामुळे आपल्या निवांता आता.
हम्म मिस्टर जॉबला जातात ना, त्यांना पण टिफिन वगैरे बनवाय लागतो. आणि आपल्या घरात काही थोडी काम असतात का?
हो ते तर आहेच कामांना काही हे नसते जेवढे दिवसभर करेल तेवढे चालूच असतायेत एकट हम्म. असं काय विणत्या बिनत्या काय, तुम्ही का नाही असं काय लोकरीचं.
हो हो म्हणजे मला येतं ते विनायला वगैरे पण असं काळ जास्त नाही करत एखादा एखादा दुसरा रुमाला मी केला असेल. आणि तोरण वगैरे केलं असेल.
होय का? ह. नाही मी बनवते बरेच वस्तू बनवते, मी असं लग्नातल्या रुखवताची ऑर्डर घेते.
अच्छा अच्छा विकता वगैरे पण का?
हा विकते म्हणजे ते बरेच वर्षापासून चयेते स्मॉल बिझनेस आमचा असा. आणि असं घरी ते शिवण काम ही करते!
हा हा बरोबरे म्हणजे तेच बनवता ना तुम्ही रुमाला आपले ताटावरचे तोरण.
हा ते पण बनवते पुन्हा परत अ अ प्राणी बनवते.
मॅट ची रांगोळी पण आली बघा आजकाल नवीन.
हा म्हणजे उल त्या लोकरीची रांगोळी ताटाभोवतीची, समयभोवतीची, पुन्हा पुन्हा केळीची पान त्याच्यावरच खाऊ. ते नैवेद्य असतो दे देवाचा.
ते वेलकम वगैरे बनवतात ते.
हा गुढी गुढी बनवते परत गुढी पण
छान ते पर परमानंटली आपली वॉशेबल असतात ते परमानंट आपलं होऊन जातं.
हो का बरेच दिवस टिकतात, आणि खराब नाही होत.
हाशे बले ना आणि म्हणजे भरपूर दिवस आपण वापरू शकतो आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा ते बाहेर काढायचे परत पॅकिंग करून ठेवायचं. ठेवायचं.
त्यात की आता ते हा ह्या ज्या वेळेस ते काय ते गणपती गौरीला हम्म. गौरी गणपतीला लागते सजावटीसाठी भर पूर काय काय ते असं. मग म त्या त्या तेव्हा पण असं वेगवेगळं बनवतो अस झुमर सारख खाली सोडायला माळा बिळा तयार करून फुलं फुला लोकरीची बनवतो ना वेगवेगळे, आ
डेकोरेशनसाठी का?
हा डेकोरेशन साठी आपले गौरींना हारबीर गणपतीला हार त्याच लोकरीच बनवतो हा मी छोट व्यवसाय करते तो ऑर्डर घेते ना त्या दरम्यान अशा कोणा ला लागणार असलं तर
छान आहे थोडीफार आपला ग्रहउद्योग तेवढच हातभार लागतो ना संसाराला.
हो ते आवड आहे ना बनवायची त्याच्यामुळे मग ते बनवत असते.
हा आवड आहे त्यामुळेच
ह ह हा मग मंग काय तर आणि ज संक्रांतीच्या वेळेस पण असं ते तिरवळचे दागिने बिगिने
हा हलव्याचे
हलव्याचे हा
बरोबर आहे हो त्याला पण प्रचंड मागनी आजकाल हो
हो मग ते पण बनवते ते आता चार पाच वाजलं बनवते अगोदर नव्हतो
म्हणजे मुलींना पण लागतात आणि छोटी मुलं असतात ना त्यांना ते बोर्न्हान वगैरे हा ते पण लागतात हो
तिथे पण तो काय सिझनेबलच ना त्याच वेळेस फक्त हे होतं परत काही जास्त नाही त्याच
हो पण ह्या जरी वस्तू जरीून ठेवल्या आ तुम्ही लोकरीच्या वगैरे तरी पण त्याही खराब होणाऱ्या नाहीयेत म्हणजे वर्षभर म्हणजे असं चालू शकतो बिझनेस
लोकरीचं भरपूर लोकरीचं कसं ते दहा वर्ष पण टिकतात त्याचं काहीच नाही लोकरीचं
हो तेस एकदम बनवून ठेवलं म्हणजे ते असं खराब लुक नुकसान असं काहीच नाही बनवून ठेवलं तरी म्हणजे
हा पण मी म्हणजे जास्त नाही बनवून ठेवत ऑर्डर असली तर बनवते असं करते
हो हो ते आपण प्रचंड महाग वगैरे आहे तो
हा म्हणजे पैसे गुंतवून ठेवून पण ते विकायला पण पाहिजे तर मग ते असं मार्कन त्याच करायला पाहिजे म्हणजे जे ऑर्डर असेल तेवढंच बनवून द्यायचं बाकीच मग नाही हे करते म्हणजे तेवढा वेळ पण नाही भेटत बाकीचे पण उद्योग असतात सगळे चालू
आणि पहिली कशी एक आपली प्लेनच लोक करायची पण आजकाल बरच चकचकी जर अशी ते चककी नाही का आजकाल बरेच टाईपच्या लोकरी यायला लागलेत आजकाल
लोकर हा आता ते वेगवेगळ्या लोकर येतात पण ते सगळ्याच आधीच लवकर चांगली त्याचच म्हणजे चांगल आता ते चमकी ते लवकर लोकर असते पण ती काय हाताला पण रप असते विणताना त्यात आणि अस त्यात उष्णता खूप जाणवते तुम्ही करताना बघा कधी पण असं ते हाताला असं वेगळंच होत जरा कस तरी उष्णता त्यातून आल्यागच वाटते एकदम पूर्ण म्हणजे गरम लागत ते खूप
पहिली लोकर होते आपण थंडीत वगैरे ते स्वेटर वगैरे विनायचो ना ती लोकर होती पहिली एक छान अशी म्हणजे मऊ वगैरे असशी होते त्यांना काही एवढं वाटत नव्हतं असं पण आजकाल अशी जरा रफ पण त चकचक चकचक त्यामध्ये म्हणजे मला प्लास्टिक काहीतरी अस मिक्स असल्या तर काय ते
नाही नाही त्याच्या लोकरीचे प्रकार निघालेत बरेच आता
हो हो भरपूर चालेत आता तुम्ही ती मेळ पोळी बनवता त्याला वेगळीच वापरता
हा त्याला फरची लोकर वापरतो आपण
हा फर्ची वापरते के स्मूथ आहे मऊ आहे
म्हणजे ते ते पण ओरिजिनल असं वाटत नाही त ते असं ते त्याच्यात पण असं शायनिंग मारलेलं आहे ते बरोर
कलर कल केमिकल तर यूज करतात ना ते म्हणजे कसंचा चकाकीपणा दिससावा म्हणजे असं त्यासाठी
हा त्याच्यामुंले मग ते मग बाकी साध्या उलचच चांगलं असतं साध्या उलचच भरपूर बनवते मोदक बिदक हे गणपतीचा पुढ ठेवतो ना आपण
हो हो आजकाल मी रुकोदामध्ये बघितलेलं ना ते आपलं कनच असतं ना ते मग
मग काय हा ते म्हणजे फळं बिळ फ्रूट बिटलं लोकरीची
हो हो कोणीतरी एकाने मला वाटतं केळीचे पाणावर नैवेद्य पण बनवलं होता
हा ते पण असत ते गुढी गुढीची घाटी पूर्ण ते सगळं असं म्हणजे बनवते मी असं
होय का तुम्हाला आवडेल
हा मग ते तझे ऑर्डरच घेते ना तर त्याच्यामुळे मग आता समोरची जी मागणी असल तसं बनवत
आम्ही काही घरातच असतो बघ मुलांच्या मु शाळेत वगैरे अभ्यास घ्यायचं त्यांचा शाळेत आणायचं सोडायचं त्यामुळेज वेळच भेटत
हा ते तर आहेच की ते पण उद्योगच आहे कि तो मुलांना मोठं करणं
आणि थोडंफार कसं इिकडं तिकडं यें आ मुलं लहान आहेत त्यामुळे ते आजारी पडतात हे ते सारखंच पाऊस वगैरे काही झाला का नाही तुमच्याकडे तई
पाऊस सकाळी आज दहा मिनिटे झालाय आणि आता आता आबळ आले मग म्हणजे आज पावसात पहिल्यांदा मी भिजले सकाळी चालायला गे चालायला गेले ते आज दहा मिनिटच पडला चांगला जरा तर दहा मिनिट ज भिजून आलो घरात मग आता परत उघडलाय त आता आता आबााळ आलाय आता काय करत काय माहिती पडायला पाहिजे असं पण पडत नाही येतो सगळीकडे पा पावसाचच हे झालेलं आहे पाऊस पडत नाही म्हणून
हो सगळ्यांना तच पाऊस पडत नाही पाऊस पडत नाही एवढी गर्मी
गेल्या गेल्या वर्षी पडत होता म्हणून तेव्हा पण कंटाळ आला
गेल्या वर्षी कायत म्हटली तर मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला
हो चौदा जून पासून पंधरा जून पासूनच होता
आम वीस मे पासूनच पाऊस सुरू झालेला आमच्याकडे
हो तेच की मग पंधरा पंधरा मे पासूनच म्हणते ना ते झायला चालू
हो आणि ह्या वर्षी बघा की आता जून महिन्या संपत आला तरी अजून काही पावसाचा हे नाही आमच्याकडे तर कडक मस्त पैकी ऊन पडले
हा गावाकडेस सगळ्यां इथं पण होतं पण आज म्हणजे कालपासून जर आभाळ येतंय थोडी झिरझिर आल्या थो वाटते पुन्हा जातोय लगेच असा जोर नाहीय पावसाला
असं आतापर्यंत कस पावस जोरात म्हणजे जून महिन्यात होतोच म्हणजे पावसाला सुरुवात
आता पेरण्या पण होतात ऍक्च्युली जून मध्ये
एक जून प एक जूनला सुरुवात होते एक चुली पीयारण्याचे वगैरे
मग आता ह्या वेळेस का काहीच नाही अजून
काहीच नाही पण अस वाट बघतात दऊ पावसाची
पाणी प्यायलाच पुर माणसांना पुरयची भीती वाटते पुरेल का नाही पुरेल का नाही धरण पण सगळे आटलेत ना आता एकदम कमी कमी तुमच्या तिकड खाली जरा थोडस आहे भाग सुपीक जरा थोड पाणी अस
पाणी असत ब आमची पण आता धरणं वगैरे आटले आता ते तरी कती दि पूर्ण पा आ पाऊे एवढा झा ना की पूर आला
हा ह
आणि असं वाहून जा म्हणजे पुराणं कसं पाणी वाहून जात असं साठत नाही जास्त पाऊस असेल तर
हा पूर्चं प्रमाण म्हणून तेवढं असत
हा आणि ह्या वर्ष अजिबात पाऊस नाहीये तर सगळीकडचं पाणी आटलं आता प्यायला पाणी नाहीये
हो चालेल चालेल ताई जरा ठेवते हम्म ठेवते परत हा
मला ते एक पाच मिनिटात फोन करते माझा एक राहिलाय कॉल
हम्म